हा. काय म्हटलंस तिकड सीन आहेत. हो आता राहिलं नाही रे आता काय झालंय जरा असं सीन दिसलं का नाही. ते पर्यटन स्थळच करतात.
तिकडं किती भाड्या उभरती त्या हॉटेलमध्ये राहायला.
तिकड हजार आठशे हजार नाही हजार नाही दीड दोन हजार रुपये असेल. ते तर ना.
अच्छा दीड दोन हजार असलय ना तिथं. हम्म हम्म हम्म हम्म
बाकी.
बाकी काय आता निवांत जात काय?
आता काय दुपारी बंद करून तू त्यांच्यावरच गेलास. मिस्त्रींवर.
होय त्यांच्याबरोबरच गेलो उ.
मी वळगलच म्हटलं असं राहणार नाही. ते लगेच जाणार कोणतरी घेऊन नाही काय कुठ?
चार वाजतागी गेलो ते जरा काय हँडलचं कस्टमर आलं ना हँडल बघायला. मग ते चॉईस ला वेळ लागते ल..
हा.
तेव्हा मग तिथं वेळ गेला मग चार वाजलं मग घरी जाऊन जेवलो. मग त्याचा फोन या लागला म मला पण याय लागला काण. त्याला आम्ही पण झोपायलागलो. पण दुपारी झोपत नाही मी झोपेत होती पण झोपत नाही. ते झोपलं की परत रात्री झोप येत नाही.
होय होय.
मग ते बेकार होते सकाळी मग
मग आता टय मला रविवारी काय करतो तु म दुपारी
दुपारी काय फिरतो इकडं तिकडं.
हा हा मग पुण्या बिण्यातत जाऊन येत नाहीस.
नाही लांबब पडते ती त्यात आणि त्या जे आयला ते पीयूसी नाही परत ते डोक्याला हेल्मेट.
हा हा बरोबर ट्राफिकवा हो. पण आपण दोघ असत ज गेलो असत आहे ना.
मग काय तिथंच थांबलो असत आणि ते पावसात कुठं जात येत नाही थोडं. पुढं गेल की आला पाऊस, थोडं पुढं गेल की आला पाऊस. त्यामुळे ते जाताच येत नाही.
काही दिवस.
ते दुकान बंद करून जायची इच्छा पण होत नाही.
हा नाही बरोबर की, आता तू धंदवाला झालास इथं होतास तवा धंदवाला नव्हतास.
असं वाटतं इकडचं कस्टमर ते तिकड जायचं.
ह.
हम.
करत होता.
इथं काय आपला भाऊ होता म्हणून काय. भावाला सांगायच लगविला जातो, आणि डायरेक्ट सागरच्या दुकानात. अ ते भावाला पण माहिती होत. आणि भा भाऊ पण मला सांगायत होता लागविला जाऊन येतो आणि ते जोधपूरसी.
बरोबर जाऊन बसायच खात काय.
नंतर आमचं ते दाजी वारलं त्यानंतर माझं सगळं चेंजेस. झाल दाजी वारल मग दोन हजार तेरा.
नाही बरं झालं त झालं ते चेंज झालं तेवढंच टाइम घालवलं. गेला बास झाल, तेवढ जबाबदारी पाहिजे. पण एवढं ध्यानात ठेव. कि स्वतःसाठीच जगायचं बघ काय अर्थ नाही.
हो.
नाहीतर काय अर्थ नाही बघ पैसे-पैसे करून.
बाकी काय आपण काही दारू पित नाही, काय खात नाही. बाकी आपलं फक्त क कधीतरी इकडे-तिकडं जायचं बघ.
होय. बघ की विचार कर एवढे पैसेवाले हायत एवढी. एकजण पण काय आहे, मेले की झालं थोडे दिवस रडत्यात.
आता हे बाजूचा गेलाच किंवा आमच्या बिल्डिंगच्या बाजूचा. होय गेलाच कि त्यो अटॅक आला त्याला. किंवा आमची जी बिल्डिंग बा बांधली का नाही.
हा.
बिल्डर सारखं त्याला म्हणायचं आम्हाला दे जमीन आम्हाला देे. त्यान शेवटपर्य नाही दिले. आता स्वतःच घर बांधलं कोपऱ्यात आणि समोर. पत्र्याची गाळी आणि मागच शेती आहे.
हा, हा.
आता शेती कोण बघते.
आता देणार की घरातली देणार की आता.
दोघं वकीला हाय. खाली बँक भाड्यानच दिली ऐंशी नव्वद हजार बँकेच येते. मध्ये कोचिंग दिलंय को कोचिंगच पंधरा वीस हजार येत. बसून. आणि बाकी एवडी जमीन अजून हाईच आणि ते पत्र्याची गाळे आहेत फूड. त्याला आठ आठ हजार रुपये भाड आहेत, सहा सात गाळे आहेत. बाकी माग सगळे जमीन आहे, तिथे आता कोण करत नाही शेती. एवढं असून सगळं बघ किती पैसे येत्यात.
होयच की.
हे सगळे दोघे पण भावकीच आहेत. ते म्हाताऱ्याच म्हणणं. काय माहत हाय का, आपण दि, दि दिलं. काय का आपल्याला परत आहेऐ नाही, माणस नावाने ओळखत नाही. नम्रान ओळखतात एकशे दोन मरला तापकेर.
हा बरोबर.
नाही नाही आपल्या नावाने ओळखतात माणसं त्या हच्यामध्ये. त्यानं दिलं नाही, ते मगमला सारखं तेच सांगायचं.
हा.
अय मी म्हटलं देऊन टाकायचं, बसल्या बसल्या पैसे येत्या जायचं फिरायला लांब लांब. झाले वय आपलं पोर आहे, तुमचं वकील आणि काय. पाल तुम्हाला म्हटलं, मी फिरलो सगळीकडें.
हा.
त्याला म्हणलं देऊन टाका जमीन. म्हणलं नाही मग मग ते मला. ती डायलॉग सांगितलं त्यांन, की काय जमीन विकली की नाही. ते परत आपण नंबरा वगैरेेतू या अखेर. पाचशे सहा नंबर आता इकडचा मालक. पाचशे सात पाचशे सात मुंब म राहतो ना. आणि तीन चार तपकेर आहेत, वर मग आता कुणाचं नाव घेतलं की काहीच कळत नाही क किती नंबरला. हा पाचशे सवाला काय बरोबर असं, होऊन जातं या मग ते किंमत राहत नाही.
बरोबरोबर लागते.
मातथ. काय चौघांची जमीन आहे ना ती, मग यातले दोघ जण इथे राहत्यात. णि दोघांनी स्वतःचा बंगला बांधला.
हो.
हम्म.
आणि ते दुकान भाड्यान दिले, आणि वरती रूमा भाड्यान दिल्यात. म्हणजे पकडून चाल, की दीड लाख रुपये येत महिन्याच.
हा मध्ये राजस्थानला गेला, होतास म
मी कधी गेल तु राजसांनला. मी नाही गेलो नाही, मी नाही गेलो रा ती भावाचा कार्यक्रम होता पाच तारखेला. चुरत भावाचा पण त्याला सांगित. घलं मी चार तारखेला मी, वतनामला निघाल म्हणून. कुणाला सांगितलं नव्हतं, त्याला सांगितलं मी आधी.
हा हा हा.
कोणाला सांगितलं नव्हं, मी व्हएटनामला जाणार आहे म्हणून.
हा हा हा. तिथ ज किस्सा आठव दात ना तिकडच राजस्थानच. ते हेच हेि भूताच काय, काय, काय, काय.
हो हो ती लै डेंजर आवा.
तू यावर विश्वास ठेवत नाही पण.
ते आमचं पप्या का नाही, आमचं पप्प्या आता घरात. ण यनातात रे आमच्या. होय ते ना काहीतरी ल तुम्ही बघितली का काय, बघितली रात्री काय, माहिती ती आता म्हणते मी कधी देतानाही म्हन
घरात म्हणजे, तुमच्या घरात काय
आमचं घर आसानचं लई मोटय माला एकट्याला पण जायला भीती वाट अस लामडच्या लाबड आहे लई मो मोटात त्या घरामुळं तर बोमल्याला तीसला पुरच को कोपऱ्यातली बिल्डींग नाही भेटली. नाही घर बांधलं नसतं का नाही? म ते कोपऱ्यात ली बिल्डिंग आपल्याला भेटली असती, कोपऱ्यातली म्हणजे कुठली?
कुठले?
यी जी ते युूनियन
हा, हा, हा, हा बरोबर, बरोबर.
हं, ते आम्हाला पंचवीस लाख मध्ये देत होतं. त सगळी बिल्डिंग पण त्यावेेळेला पैसे सगळं आपण देत त्या बंगल्यामध्ये घर घेतले लं सगळं आणि ते एवढं काही कामाचं पण नाही आहे ना ते. तिथं आपुण क कधी जातोय ते असं सगळं पडीकच आहे ना ते, म हे घेतलं असतं का नाय काय ते आपल्याला माहिती पण नाही ना ते ईकणार आहे म्हणून. आणि ते परत ते दुकानाचा प्रॉब्लेम झाला ते पाठीमागचं डॉक्टरनं सगळं तोडलं ते
हं बरोबर.
कान लांबडं होता ना पका भट्टी बिट्टी होती. मग त्यो सगळा एकत्रच प्रॉब्लेम झाला आणि परत ते नीकायला लाग. काढलं का त्यावर क कर्ज होतं मग सगळ्यात प पहिला दोन वेळा आम्हाला सांगितलं घ्या घ्या म्हणून, मग त्यावेळेला सगळं पैसे त्यात घातलेलं.
अर अर!
खाली की किती दुकान आहे ते?
होय होय, दोन, तीन, तीन, चार दुकान होय होय होय. ह
आणि काय पाहिजेल, आणि तीन रोडवर आहे कोपऱ्यात.
हो.
हं ते आमच्या नशिबातच नाही. ते दुकानच भेेटले कसं नशिबानं.
हं हा हा हा हा. नशिबाने कुठलं? ताकत लावली त्याला चांगली.
आम्ही पहिलं दुकान आत बघितलेलं.
हां
आतल्याच साईटला म्हणजे अ आता दुकान आहे कां नाही हा. चरोली फाट्यापासूनच दोन, तीन की, कि, की किलोमीटर राहते.
तेच कि तिथे एक जण पडला म्हणून ते काम थांबलय. तिथे एक जण पडला म्हणून काम थांब, काम थांबले ना.
नाही, नाही एकदम पडला नाही म्हणजे ते. काय झालं पितृपट होतं आणि पितृपटला पैसे द्या. नसत्यात, मग आम्ही त्याला काय सांगितलं पितृ पट संपलं. की आम्ही तुम्हाला पे पेमेंट करतो आणि त्याच्यावर आधीच कर्ज जास्त होतं म्हणून आम्ही पेपरा मध्ये न्यूज पण दिलतं दहा-पंधरा हजार घालून.
बरं!
अण ते पितृपटमुळे पैसे नाही दिलं आणि त्यानं काशीत का घातले दुसऱ्यालाच देऊन टाकलं ते. मध्ये भाऊ पण ला दुकान बंद करून आलो दोन दिवस एवढं केलं, आणि त्यान टाकलं दु दु दुस
दुसऱ्याला देऊन टाकलं.
ते झालं परत आमच्याच लाईनीत आमचं दुकान आहे का नाही? त्याच्या ऑपोजिट च्या साईडला पण समोर सेम असेच दुकानं आहेत.
बरोबर!
लहान होता, आम्ही सांगितला ऐशी लाख आणि त्यांनी सांगितलं पंच्याण्व लाख, मग ठीक आहे चला पंच्या्व लाख पण डन केलं तर आम्ही, पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता पैसे घ्यायचं होतं का काहीतरी होता.
हम्म!
तेवढ्या ह्याच्या्यात मग ते सासऱ्यानें आमला फोन केला की ते फाट्यावरच दुख दुकाना घेऊन टाका मग ते एक पंचवीस का एक तीस ला बसलं ते, मग बीन काय विचार करतात डन केलं.
हा, हा.
मता हे दुकान बारीक घावलं.
बर!
मग ते घुमून फिरून आम्हाला चांगल्याच ठिकाणी आणलं, मग आता वाटत बरं झालं ते कॅन्सल झालं म्हणून. आणि बरं झालं इकड पण ते झालं, नाही म्हणून हा ते माक्यावर
चाल ते ठेऊ का झालं.
हो हो ओके!
चालत उद्या ह- उद्या आता तूझेवण फोन करूया.
हा उद्या बघू चालू झालं तर,
हा होते होते चालू होते केल सां लत हा हा चालते, ठेवू का मग.
हो ह
हा बर